हॅलो
आलं काय ऐकू
हॅलो हा हॅलो बोल हातायला आहेऐको तू क क म मग फोन र तर आज डाउनलोड केल आणि माझ्यात
हा हा
मी माझा फोन पप्पांच्याकडे होतं मग ते कुठ तरी इकड तिकडे इकडे ते राहिलं ज ते करायचं मध्ये एकदा तुला लावलोक खरं मी ते लागलंच मी कॉल आणि ते तसच गेलं बी झिरोज एकंदाचच तस माझ हन हन पाच झालं जव फ दो का त मिन बलो बाकी जिरोजुरो सेकंदचच गेलत चार कॉल गेलत ते त्यामुळे काही झालंच नाही
दहा मिनटं किती पहि पैसे आणतय माझंय आत्ता तुझा बारा वाज चालूय बघ
बारा वाजता आलाय बघ तेच मत बघे मग म्हणलं आता आता माझ्यावर घेटलोय म्हणल का हे आता माझ्यावर नकच करायल म्हण मला करायचं आंजीला सुत्रीला करायचं तेच माग अशी सुत्री अंजीला करायला तो ग आंजीला मला लागलाच नाही मजी हि म्ह मी तुला करतो ती के बसत आणि हे करायला गेलो सुत्री लावाय गेलो तर ते अपडेट लायक पडलेलं तेपत ततो मी करालो तर सुत्रीच तिडाने अपडेटला पडल
हम्म हम् माझं पण मागा
तरसच डेटड ब तू ते सगळ्यांचेच अपडेट मारायलाचडत ते
हम्म एक एक बॅलन्स वागलात एक बॅलन्स फरत
काम येत होता एका बॅलन्स पत ते ब सम पण फॉर् लॉगन खल्तो
हा हा
पण झाय मग मी कस करतो एकाच मोबाईल म दोन् ऍप दोन्ही अकाउंट चालू केतो का
हम्म
आणि ति ती चार कॉल झाली ती माझी पाच कॉल झाली तस काय तर झालत वाटत किकडं तिकडं. मग ते पण राहिलेलं मस करतो एकदा हिच्यावरून बोलत होत थोडा वेळ नंतर मग त्याच्यावरून तिकडं बोलत होतो. थोडा वेळ ते लावी लागतच नव्हत काय नवच बघू आता मग काय काय होते तुमचे जर ऍडमिशनच आहे का झालं? काय बाई पपा नको म्हनाल्यात. कुठ?
इकडे कोल्हापूरला.
पू मग ते डीकेटीला काय म्हणले?
इथ बघ म
तिथ बघ म्हणाले भेटले तर करायचं मग कुठल्या मेला घेनार आहे? एमी एमसी ला भेटत नाही मला. सेवा कमी आहेत ना. एमसीए किती आहे?
नाही जास्त.
नाही जास्त आहेत उलटत ह्यालाम एम सी एल जास्त आहेत पंचावन आहेत. हा एम बी ला कमी य खरं स्कोर हाय ग, तर मी काय म्हणतो तुला म्हणजे. पण केलेस तरी चालं का तुम कंपल्सरी एमबीएस करायंय. तुला नाही एमसीएत कायथ करण्यात आर्थ नाही इथ नवीनय ्म रिप्लेसमेंट कर त्यासारख्याच आहेत ब हा त्याच्याबाब एमबी केलेलं बरं आणि नाही मयुरे- मिळतच नाही मा एम मग तेच माझ पण एम बी भरायच होत. कवा चालू होते काय माहित. जे मी म्हणजे फक्त भरायच म्हणून भरणार आहे घे मिळाल तर घे नाही मिळालं तर मी काय काही घेणार नाहीय. माझा अजून घ्यायचं का नाही घ्यायचं तरी पण आ आ बघतो. तरी पण ठीक आहे म मग तुमच्या घरातले घे म्हणाल्यात खरे तर आमचा तिसरा असतो. लाय मग आता बघूया म्हटलं. टाकायचं का नाही टाकायचं. तेच म्हणाले आता मग पुढच्या आठवड्यात चालून ना फॉर्म. होय मग तेच आता म्हणाल तो बघूया मग पुढच्या आठवड्यात क मला यायचं होणार नाही ते एक प्रॉब्लेम आहे. ते डक्युमेंट काय काय लागतात बघ काय पाहिजे याला फॉर्म लागे क जनून काढायला पाहिजे. म्हणजे ते काय विचाराय पाहिजेत बघाय पाहिजेत. नसलं तर मग कसं फॉर्म भरायला डॉक्युमेंट नुसतं लागत असलं. आम्ही डॉक्युमेंट नुस तं लागत असू तर संगल संंग तुम्ही केल्यावर भरणाला असता सागं म
होय.
इथं आता काल मी इथना सव्वीस सालगिरा दिवस आहे. सव्वीस तारखेला होय मग सव्वीस तारखेला तिकडे येणार मी. म ते किती दिवस आहे काय माहित चालू कर बरायचा मम्मी तिकडचं आहे बोललेला तेव्हा
हा हा.
मम्मी तिथं राहिल्या आणि त म मम्मी तिथं राहत असते तर मी जाणार होती तिकडच टाकोड्याला. मम्मी तिथं राहिल्या मग मम्मी म्हंटली इथं श्रावणीजवळ कोण नाहीे आहे वस्ती नको बसायला . पप्पा आणि वरद हायत ग, च पप्पा राहतात असं होत नाय वरद पण राह तोय तिथं मग मम्मी बोलली गप तिथं जा इथं रा समन्दे तिच्या संग होय मावशी पण तिकडच हाय ग तिथच हाईत दोघी पण त्या मग म्हणली तू विषय चालूच हो ना ग, हम्म त्याच दिवशी की या आज आजोबांचा तुमच्या आणि दुसऱ्या दिवशी काय होय दुसऱ्या आहे मी कोल्हापूरला जाणार आहेस. श्रावणी च्या घरातले दुसऱ्या दिवशी इकडे कोल्हापूला च येणार होतो ग मम्मी प ऑपरेशन होते मम्मी पप्पा तिथे येणार हो तं दवाखान्यात मला काय म्हणलं आम्ही दवाखान्यात हाय इकडच्या टाकवड्याला येतो म नंतर ऐ जा तू आणि मार खाशील आणि नंतर न तू तिथं रहा म्हणत्या माझं नित्त इथं राहत हो तर मग सकाळीच फोन आला लवकर पाच सहा वाजता मामा चा फोन आलता. हा हा. तरी झालंय म्हणून म आम्ही तिकडच डायरेक्ट आलो मग त्या बी इकडं कोल्हापूरला आणि मी श्रा वणी संग काल इकडं आलो माझं मी
मी आणि श्रावणी. एका दोन ड्रेस तेवढे घेऊन आलतो टाकून त्या दिवशी कारण त्या दिवशी माती झाली तिकडं घेऊन आलतो टाकोवड्याला मग एक दोन ड्रेस टाकून आलतो हाय तेवढं हाय त्याच ड्रेस वर तिथून मग इकडं आल आणि कोल्हापूरला मग म सकाळी गेलीस ना कोल्हापूरला? काल आलोय ग सकाळी दुपारी मग अकरा बाराच्या दर
मला वाटलं गेलीस का काय?